हो येतोय ना आवाज?
हो येतोय. नमस्कार ताई बोला
नमस्कार, काय चालल तुमचं?
काय नाही आपलं रेग्युलर रुटीन.
अच्छा अच्छा, बऱ्यात ना तुम्ही?
हो मी बरी आहे. तुमचं काय चाललंय?
आमचंही हेच चाललंय रेग्युलर रुटीन.
बरं बर, कुठल्या विषयावर बोलायचं आपण?
आज आपण अ फळांविषयी बोलूया.
चालेल चालेल.
हो कसं, तुम्हाला कुठली कुठली फळं आवडतात सांगू शक शकता का म्हणजे त्यावरही बोलू शकतो नाही का?
अ बघा मी सांगते, कुठलं फळ असं आहे की जे मला आवडत नाही, मला सगळीच फळं खूप आवडतात.
अय्या मग, अय्या छान मग सगळं सर्व फळांवर बोलू शकतो नाही का आप
हो मग सगळ्या फ फळांवर बोलू शकतो ना आपण. आणि कसं सगळ्या फळांचं प्रत्येक फळाचं म्हणजे कसं, वेगवेगळ महत्त्व आहे आपल्या आहारामध्ये, अ कुठल्या फळातून काय मिळतं, कुठल्या फळातून काय असतं हा
हो सध्या कसं आंब्याचा सीझन चाललेला आणि आता पावसाळे दिवस म्हणल्यावर जांभूळ पण जास्त प्रमाणात आहे. हे, असं असं आणि हो, आंबा कसा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो, बरेचसशे पदार्थ बनव ले जाता, आंब्याचा आमरस पण खूप प्रसिद्ध, आणि आंब्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असे आं आंबे हापूस आंबा झाला, केसर आंबा झाला आणि गावठी आंबे पण जास्त चालता बघा घरगुती जे असता ते. त्याला आपण गावठी आंबेच म्हणतो त्याला काही विशिष्ट नाव व गैरे नसतं, म्हणजे हो आणि जांभूळ कसं, जांभूळ अ मला कलर मध्ये जास्त आवडतं आणि चवीला पण जा स्त आवडतं, अन जांभळाचे सर्वात म्हणजे काही फायदे आहेत ते माहित आहे का तुम्हाला?
हो माहिती ना, डायबिटी च्या लोकांना जास्त ते उपयोगाच असतं ना हा सकाळी म्हणे, सात दिवस जर ऐका ना आंशी पोटी जर त्या बी कट खाल्लं ना, ते तर अ बरेच डायबेटीस कमी होण्यास मदत होते. शुगर कंट्रोल मध्ये येण्यास मदत होतें.
हो हो हो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कसं आहे. जुन जुने लोक म्हणायचे, की जांभूळ हे वर्षातून एकदा तरी खालचं गेलं पाहिजे, कारण कसं आपल्या पोटामध्ये आपल्या पोटामध्ये म्हणे लय न कळत कधी छोटे मोठे केसांचे तुकडे वगैरे जातात. तर ते जांभूळ खाल्ल्याने अ विरघळून जात म्हणजे, पोटामध्ये ते राहत नाही. आणि केस हा असे गोष्ट ती कशानेही अ म्हणजे, आपल्या शरीरातून बाहेर टाकली जात नाही. ती जांभळाने टाकली जाते. हो, हो, असं म्हणजे इतका मोठा सर्वात मोठा फायदा हा जांभळाचा त्यामुळे वर वर्षातून एकदा तरी जांभूळ हे खाल्लचं गेल पाहिजे, असं म्हणजे फळांच खूप वेगवेगळ्या फळांचे खूप महत्त्व आहे. तर बघा आमच्याकडे तर इथे आंबे अ भरपूर आहे. जांभूळ पण आहे. अंजीर पण आहे. अंजिराच पण म्हणजे, अ उन्हाळ्यामध्येच येतं अंजिर आणि भरपूर अंजिर असतात. झाड असं अ असं आणि अंजीर कसं असतं. जे ड्रायफ्रूट मध्ये मोडलं जात. जे आपण विकत घेऊन सुकं अंजीर वगैरे, खातो. तर इथं आपण ताज अंजिरच खाल्लं, तर पूर्ण म्हणजे त्याच्यातून सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी मिळतात.
पोटी खाल्लं तर खूपच छानच! असतं.
हो बरोबर आहे. कसं आणि हे जे आहे, ना. आपलं संत्री झालं बोरं झालं त्याच्यातून आपल्याला मुख्य म्हणजे क स की विटॅमिन सी मिळत
हो हो हो म्हणजे, अ हो ना आंबट फळांपासून हो, म्हणजे आंबट फळ खाल्ले म्हणजे, जे जे आम म्हणजे, अशा आंबट चवीला असतात. त्या फळांमधून विटामिन सी बऱ्या बऱ्याच प्रकारे मिळत असंतं.
हो बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे कोठल्याही अ रोगावर किंवा आजारावर जर आपल्याला अ म्हणजे, काही हवं असेल, तर मेन म्हणजे फळं जास्त उपयोगात त अशा वेळी बघा कुणी माणूस आजारी असलं काही असलं तर फळ वगैरे त्यांना दिले कि प्रतिकार शक्ती लवकर वाढण्यास मदत होते. आणि आजारातून लवकर बर होण्यास मदत होते. आणि कस की नॅचरल शुगर जी म्हणता म्हणजे नैसर्गिक साखर ती त्यातून मिळते. प्रुक्टोज म्हणतात. त्याला बघा फ्रुक्टोज. हा म्हणजे जी आपण ही जी रेग्युलर साखर जी खातो. चहामध्ये वगैरे घालून ते उलट म्हणजे, ते म्हणतात ना पांढर विष ये अस असत ते
हो, हो.
तर ह ते तसं उलट खाऊ नये, फळां म तर कधी पण उलट चांगलीच असते.
हो हो हो ते शेवटी ते नॅचरलच असतं ना फळ म्हणजे, नॅचरली सर्व गोष्टींसाठी म्हणजे, नॅचरली सर्व गोष्टी शरीरासाठी आपल्या उपलब्ध करून देतात, नाही का असं आणि हो असं आणि स्किन साठी पण बरेचसे फळ चांगली असतात. जसं कि पपई वगैरे असं, असं आपण खाऊ शकतो, ना असं पपई वगैरे घेऊ शकतो, असं म्हणजे लाऊ चेहऱ्याला वैगरे, पण त्याची पेस्ट वगैरे करून लावू शकतो. किंवा कच्ची नाही म्हणता येणार, पिकलेली पपई कापून चेहऱ्याला वगैरे लावली. तरी चेहऱ्यावर खूप ग्लो येतो बघा. असं पप्पईचा
कसं आहे माहिती का? म्हणजे ऐका ना निसर्गाने रचनाच अशी केलेली ना की ज्या त्या सिझन मध्ये ते फळ असतात ना ते त्या सीजन साठी खूप फायदेशीर असतात बघा आता बघा उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन लागत अंगाची लाही लाही होते त्याच काळात नेमके टरबुज येतेय खरबूज टरबुज ज्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं व्हिटॅमिन्स पण असतात तर ते खाल्ल्यावर का छान वाटतं आपल्या शांत शांत वाटतं ह हा पण ते कसं माहिती का हे फळ जी खातोना आपण ते फक्त त्याला इंजेक्शन दिलेली नसावी किंवा काही त्याला रासायनाचं केमिकल चा
ताजी अ ताजी स्वच्छ आणि अ घरगुती बऱ्यापैकी असावी अ बाहेरचा जे फळ असतात त्याच्यामध्ये असतात त्या गोष्टी त्याच्यामुळे
हो बरोबर
हो असं आणि कसं काही गोष्टींचा त्रास पण होतो त्याच्या असं वगैरे होत काही गोष्टी त्याच्यामुळे आमच्याकडे बघा बऱ्या पैकी ताजीच फळं खाल्ली जातात आता सीझन वाईजच असतात बऱ्यापैकी आमच्याकडे प्रमुख फळ द्राक्ष द्राक्ष चालतात द्राक्ष पण शरीरासाठी खूप छान असतात म्हणजे भूकवाडी साठी त्यांना झोपेचे प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी पण चालतात द्राक्ष असं बऱ्याच गोष्टीना द्राक्षांच उपयग होता औषधांमध्ये पण द्रा क्षांचा भरपूर उपयोग होतो
खूप उपयोग होत बरोबर आणि हे जे आहे तांबे पेरू हे तर बाराही महिने येणारे फळ आहेत आणि त्यांचही तेवढंच च महत्व आहे त्याच्यातून सगळेच विटमिन्स सर्वच मिळत जीवनसत्व मिळत
म्हणजे फळांवर मबी आजकाल कसं झालंय बघा ना फळां फळ काही फळ आता समजा आंबे कस ह्या सीझन मध्येच असतात पण आजकाल ते बाराही महिने उपलब्ध होतात आपल्याला
हो बरोबर
हो अस काही विद्यापीठांमध्ये आंबा प्रमुख पण म्हणजे आंब्यावरच संशोधन केलं जातं त्याच्यामुळे तिथे तो बाराही महिने उपलब्ध करून दिला जातो
हो म्हणतात ना की काही दिवस आहे ना काहीच न खाता फक्त फळं खायची बरं म्हणजे जेवण वगैरे काहीच नाही करायचं बाकी फक्त फक्त फळ जर खाल्ली ना तर पूर्ण शरीराचं निर्जुकीकरण होत म्हण पूर्ण शरीर साफ होत आपलं अस दोन तीन दिवस खर तर प्रयोग करून बघायला पाहिजे हा नुसते फळं पण ते पण असे विदाउट केमिकल पाहिजे बिना केमिकलचे असले ना ह ते खूप चांगले असतात शरीरासाठी अस म्हणतात परत ते नारळ म्हणतात ना नारळ शहाळ ते तर किती उपयोगाच असत ना एक शळ पाणी पिलं म्हणजे ते एक ऐका ना एक सलाईनचं काम करतं एक शाळ एक सलाईनचं काम करत म्हणजे आपण जेंव्हा कोणाला बघायला बघायला जातो रुग्णालयात तेंव्हा ते शाळ घेऊन जातो क ते डॉक्टर पण लवकर तर त्याला कि ज्याच्यामुळे लवकर त्यांच्या शरीराची झज भरून येते ते प्रतिकार शक्ती वाढते हा हो तर अशा प्रकारे म्हणजे सगळ्याच फळांचं कसं वेगवेगळं महत्त्व आहे नाही का
हो हो हो वेगवेगळं महत्त्व वेगवेगळी फळ वेगवेगळ्या सीझनमध्ये डाळिंब हो रक्तवाढीसा ठी तर सगळ्यात उत्तम डाळिंब ये ज्याच्यातून बऱ्यापैकी ज्यांना रक्त वगैर म्हणजे ज्यांचं अ काय म्हणतो आप पणत्याला
ह हिमोग्लोबिन वगैरे कमी झालेलय त्यांच्यासाठी हं हं हं हं सफर चंद तस सपरचंद हे तेवढंच उपयोगाचं असतं.
हो हो बघा ना सफरचंद म्हणजे असंय की रोज एक सप सफरचंद खाल्ल त डॉक्टरकड जायचीच गरज नाही अस
हा हा हो हो हो हो हो नाही पण ऐका ना ते गर रिबांना ते शक्य नसत ना रोज सफरचंद खाण. म्हणून तर अ देवाने ते बोरांची निर्मि केली बोरं तर खाऊ शकतात ना. हं
त्याला ऑपशनल बनवलेलच असत म फळ जरी आपण फळ जरी घेत ले तरी त्याच्यामध्ये म असत सर्वांसाठी ते सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे ह्याचीच काळजी केलेली ना सर्व
हो.
हो हो.
त्याच्यामुळे ना आपण पण खाल्ली पाहिजे. आपल्या मुलांनाही त्याचं महत्त्व आपण जाणून दिलं पाहिजे. आणि रोज मी म्हणते रोज एकतरी फळ खाल्लं जायला पाहिजे आपण हं
जेवणासोबत कसं अ पौष्टिक अन्ना सोबत कसं एकतरी कुठलंही फळ खाल्लंच गेलं पाहिजे बऱ्या पैकी हो हो.
ह कारण तेवढं त्याचं महत्त्व आहेच ना. नाही का, हम्म आणि तस कस फळांची चवच इतकी मधुर असते. की ते सगळ्यांनाच आवडत म्हणजे आंबट गोड असलं तरी आवडत सगळ्यांना ह तुम्ही कुठलं ऐकलंय का हे फळ असं कडू ये वगैरे
हा नाही नाही अजून पर्यंत नाही कुठलाही फळकडू वगैरे नाहीये. आंब बट गोड, गोड सर चव असलेले थोडे वेगळे चवीचे आहेत पण कडू वगैरे नाहीयेत.
नसत कधीच ह म्हणून ते आवडतच असतं आपल्या एक जीवाळ्याचा विषय ये तो फळ म्हणजे नाही का हं, चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद.
हो छान वाटलं हो हो चालेल चालेल.
ते डॉक्टर आहेत ना मेडिसिन केलयनं ते